हो लागला कॉल.
ह.
हॅलो.
हॅलो हां बोला.
अ ते कार्या ॲप वर आता कॉलिंग आली आपली. देश म. आपल्या नाही तर बोलाेतो ना खाण्यापिण्यावरून तुम्ही आता काय खाल
आ म्हणजे आम्हीग आमच आ जेवण झालं स आ मी घरचच खाल्लं भाकरी वगैरे, तुम्ही? अच्छा हम्म तुम्हाला बाहेरचे काय पदार्थ वगैरे आवडतात.
हो आवडताना हो तुम्हाला?
हो आवडतात ते.
आवडतं.
असंच फास्ट फूड मध्ये म्हणजे चायनीज वगैरे समोसा, वडपा वगैरे असं.
थोड असं मोठं करून सांगा म्हणजे का टाईम जास्त कमी वेळेत जास्त बोलावून जाईल आस.
हा हा!
हा जसं की मला पावडे, सँडविच, शिवभाजी वगैरे हॉटेलमध्ये खायला आवडत त रोज, हा. तुमच्या इथे काय काय खायला रेग्युलर मध्ये काय काय राहत?
साध आपलं चपाती, वरण, भात
अस खिचडी वगैरे
म्हणजे व्हेजिटेरियन आहात का तुम्ही?
वेजिटेरियन हो.
हो.
हम्म!
आमच्या इथे बी तेच रेग्युलर बीलक्याची भाजी, वांग्याची बाजी मसालेभार, उस्त, मटकी पालेभाजा वगैरे डाळी ची
हा हा अच्छा. हम्म हम्! मग तुम्ही नॉन व्हेज वगैरे खात नाही का?
नाॉनवेज
हा हा.
हो! तुमच्या एरियाकडे काय स्पेशल आहे तिकडे?
आमच्या एरिया कडे वडा, वडापाव अस स्पेशल येत.
नाही तसं नाही स्पेशल बाऊ सगळ्यू वेगळा वेगळा बाऊ आस!
स्पेल्सियल अस म्हणजे नाहीच शक्यत जास्त असं रेग्युलर सगळ.
हा हा कायम जात नाही बा ह बरोबर. आमच्याकडच प्रत्येक एरीया मध्ये सर्व स्पेशल काही एरियामध्ये पोहे वगैरे काही मध्ये पावळे सँडविच फास्पूड वगैरे.
हम् ह मग तुमचं काय फेवरेट हाय?
आ!
तुमचं काय आहे फेवरेट?
फेवरेट काय असं?
हा खाण्या मध्ये?
हा हा देस ना आमच्या हित सना सुदीला पुरणपोळी वगैरे आमबरस वगैरे होतो. तो फेवरेट, हा फेवरेट आपला.
अच्छा अच्छा!
हा!
हम्म! मग तुम्ही असे कोथिंबिरीचे वडे वगैरे खाल्ले असतील ना?
हो कोथंबीरची ओडे मुटकळे वगैरे खाल्लेले आहेत. येथे कोळीचे मुटकळे
हा हा.
हो.
हम्म.
हो बरोबर.
हम्म
सकाळी नाष्टयाला उसळ वगैरे मटकी उसळ
हा आमच्यात पण नाष्टयाला असं डोसा डोसा इडली वगैरे
हा पोहे वगैरे चालत
हा हा. हम्म मग? आणि तुम्हाला असं बाहेरच म्हणजे वडापाव वगैरे असं
हा ते हो खातोना कधी मधे कधी मधे कायम खाल्लं तिथे खोकला वगैरे सर्दी तिथलं पाणी
हो तेलक पदार्थ म्हणजे बाहेरच्या पदार्थांवर शक्यतो त्रास
त्रास होतो त्याच्या कमी खातो असं
हा हा.
कुठे बाहेर गेलं गावाला वगैरे तेव्हाच प्रवास हा प्रवास हम्म. तुमचं असं ना ति काय चालतात
आ?
सणा सुदीला काय करतात जेवायला?
आमच्या सणासुदीला काहीपण ना पोळ्या पुरणपोळी वगैरे असं खुरडई वगैरे तळतात भजी वगैरे करतात.
बरं.
हम्म गोड पदार्थ
बस स बाात
हा. आमचं तसं म्हणजे रेग्युलर चालूच असतं कधी तर मसाले भात कोथिंबीर वडी आळूवडी वगैरे असं चालूच असतें.
हा आळूवडे बी चांगले राहतात ते
हो तर इडली डोसा वगैरे सगळं असतेच चालू असं म्हणजे स्पेशल हा
आमच्याकडे इडली डोसा वगैरे एवढं नाही करत बुआ टाईम जास्त लागतो ना त्यांना करायला.
अच्छा हा.
ह मग एवढं नाही करणार
हम्म हम्म. आमच्या इकडं करतातं. सणालाच पुरणपोळी करायचं वगैरे असं काही नाही म्हणजे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही करतो. इथं म्हणजे आहे तसं. हॅलो.
हॅलो.
ह हॅलो
हो बोला ना
हा येत का आवाज
हो येतो आता मला एक जणचा कॉल आला आता हा तुम्हाला आवाज आलाच दल का माणसाचा
नाही नाही नाही
हो हो हे ऍपच वेगळं ऍप हे वाट कॉलिंगच स्पेशल फीचर
हो हा वेगळं तसं पन म्हणे जास्त आहे ना ते त्याच्यान्
बब बाकी मग रात्री काय चाललं होत?
असं साधा आपलं डाळभात भाकरी
ह
हम् तुमच्या हो रेगुलर हम् तुमच्यात
आमचा ते खल्लं होत पिलक्याची भाजी पिलक्याची भाजी चपाती लोनच वगैर
म अजून तुमच्या अजून काय स्पेशल खाण्यासाठी
मला अटती आमच्याकडे पाणीपुरी वगैरे व्यवस्थित चांगलं रेट मध्ये मिळत चांगलं भेटतं
हा हा पाणीपुरी तर सगळ्यांचीच फेवरेट असते. सगळीकडच स्पेशल
अर
ह
तुमच्याकडे म्हणजे स्पेशल नाही.
नाही म्हणजे इथं कसं शक रेग्युलर आणि जरी कोणाला असं काय खाऊ श वाटलं आमच्या सगळ ता शक्यतो बाहेरून जास्त नाहीच आणत कोण.
नाही ना
हो, म्हणजे पाणीपुरी वगैरे वडापाव जे काही असेल ना ते घरातच बनवून खातात हा
हो ह
हा हॅलो
हा येत ना त आर एस फोन लावला हे म्हणे ये येेऊन चालू आता म हॅलो
हॅलो
हो आवाज येते.
हो येतोय. होय
येतोय ना एक तुम्ही नका बोलू फोन आहे का चालू राहू द्या. हॅलो कॉल चालू राहू द्या बोलू नका तुम्ही फक्त मी इकडून दहा सेकंद हा दहा मिनट झाले का? कट करून दे
हो, पण तस चालत नाही ना म्हणजे बोलायचं लागतय दहा मिनिटं काही ना काही हो.
हा मग चावा कितीे हाईत त अजून आपला टाईम दोन मिनिट ना.
आता आपण एक एक वाजून दोन मिनिटांनी कॉल केला होता.
हो ठीकये दोन मिनटं राहिले आता जरी ब दीड मिनिट
हो. आता आपला हा कॉल संपला ना म मी करीन तुम्हाला कॉल.
हो चाल
चालेल ना. मग माझं झालं की मग तुम्ही हा माझं झालं की मग तुम्ही करा म लास्टचा मी करते म्हणजे आपले पाच होऊन जात्यात.
चार जस की तुमच्याकडे जेवायला वगैरे बाहेर कुठे जाता हॉटेल वगैरे
हो आहे ना त खूप ज आसपास अस हॉटेल्स वगैरे आहेत की,
आहेत ना.
हो.
हो आमच इथे बी इ थे पण हाय ना हॉटेल व्हेजिटेरियन प्युअरव्हेजिटरियनं.
हा ह
हं हा
हं
तुमच्याकडे शेवभाजी वगैरे खाता.
हो होते ना.
शेव भाजी, काजू पनीर
हो शेवभाजी हो हो सगळेच पदार्थ म्हणजे आमच्या इथे कस अस जास्त करून असं बाहेर- कोण जात नाही घराचा शक्यतो काय असेल ते बनवून
बनून टाकायच.
हो.
म्हणजे बा बाहेर तुम्ही कधी म्हणजे बुआ गेले त गेले एका दिवस जाता बुआ.
हा म्हणजे असं कधी तर प्रवास करताना वगै गेलो ना आम्ही मग
तेव्हा बरोबर. जसं की तुम्हा तुम्हाला काय आवडत जेवायला जेवणामध्ये